हा बोला की
पिकायला त्यामुळे जास्त पाणी लागत नाही. परत ना. तिकड
विर असल्यामुळे आम्हाला शक्यत पाणी लागतच नाही आम स्
हम-हम, हम्-हम आमच्या इकड पण आता जरा घरातली मोठर आहे ना बोरची
हा
खाली सोडायचं चालय.
चालतंय की.
त कसं आले पाणी कमी पडाले पिकाला ते
हम नाही पिकाला भरपूर-भरपूर पाणी लागते पिकाला.
हम् त्यामुळं
अति पाणी पण चालत नाही खरं ज्या टायमाला द्यायचं त्या टायमाला पाणी पाहिजेच ना.
हम शेतात त्या नदी जवळ आहे नदी मुठी हिते.
हा मोठी ती पुढं तिकडं भरपूर लांब गेले ती. अ आपल्य लोणारवाडीत भरपूर पुढे पुढच्या गावांना गेले ते.
हो हो.
मग आणि.
काय नाही बघ.
जनावरांना काय केले, वैरणीला.
जरा जनावरांना आता, जरा बुसा. म्हणजे ते मुर्गास असते ना. ते करून ठेवले थोडं, हा बॅक करून ठेवले. ओल्या, ओल्या मक्याचं केलंय ते.
हम्म.
आणि, त्याच रंगणातलं थोडं मग कडबा तेन काढलेला होता.
हम्.
ते थोडं.
धारेचे.
हम्, एक म्हंस आहे की धारची.
गाई.
गई नाही, गई गबाय.
हम-हम कितवा महिना आहे.
नाही हो माहित एवढं.
हम्म-हम्म. होतंय खोंडा आणि एक मग.
हम्म, काय माहित आता.
हम्म, खोंड झालं तर पैसा आहे.
होय-होय खोंडाला आहेय की.
हो आता ते
ह
किती हेन्न. ते मुख्यमंत्र्यांनी ते बैलगाडी परमिशन दिल्या ना.
कशासाठी.
बैल पळवाय ला.
हा-हा
त्यामुळ.
हा-हा
आता तरु तरुण पिढी जास्त गोसंवर्धनाकडंच वळल्या.
हम्म.
मला पण म्हणालतीत घेऊन जा म्हणून.
हा.
कानून कुठे दुखणार.
होय त्यांना वैरण पाहिजे पोटाला भरपूर. जरा सुद्धा, हा उपासमार होन चालत नाही त्यांचे. हा हा.
त्यामु आणि त्याला पिल्लू पण होतो बा खाली.
अं हा हा.
एक साडी, एक दई.
हा ते काही विकत देत नाहीत, फुकटच न्या म्हणत्यात देवा
हं टॉवेलटोप
होय, होय आम्ही त तशीच देलती की मग. आम्ही पण पा आमची, पा-पाडी झाल्यावर आम्ही विकली होती.
हं!
तशीच विकली होती, तीचं घ्यायच नसते ती आई समान असतें ना. अं हा!
इथं आमच्या आवच्या खोड्या, खालतिकड हीकडं. सरकार बँकीकड इतक्यात गया.
हा हा!
आमच्या मामी च्या बाबांनी
हा!
चाळीस हजारला, घेेतल्या परवा बाय.
गई व्हयं हं हं विकणार हे की धंदा करणारये करतीत सोडा.
हं!
तरं ती विकायच नसत असं म्हणत्यात ना, आम्ही पण, आम्हाला पण कुणीतरी अशीच दिलेली आहे.
हं हं!
मामांच्या मित्रांनी का कोणी?
हं हं!
अणि आमची गई होती ती आम्ही असं, हेळव्याला दिली त्यांना पाहिजे होती.
म ही कुणाचीय?
हि मामांच्या मित्राची हाय.
हं हं!
तिचं वय झालतं ती भरपूर माहेरातुन आणली होती ना भरपूर वय झालतं तिचं म्हणून दिली ती मारत होती.
जवळ कुणाला येऊन द्यायची नाही.
हं हं अस होत व्हयं.
कां! काय कसंलं वैरण काढायला सगळं गवत? व्हयं हा! हा हा!
काढावीे तर येत, नाही काढाव तरी येतं.
हं का?
जनावरांना काय न्ह्याय काढली तर जनावरांना वैरण नाही.
नाय पाहिजेच की, होय.
आणि, आणि थोड दिवस मामी नाहीत त्यामुळ.
हा!
नाही त्या असल्या की मग दोघं-दोघं पण काढतेय म एवढा ताप नाही होत.
म आता कोण एकटंच आलायसा. हा हा आत-आई!
आई ते वडापावला ते ह्याला
हो भज्याला पीठ मळ कराल्यात डाळ निट कराल्यात
हा -हा
आणि येऊन तर काय तिला होत नाही अग पहिल्या सारख ख. त्यामुळे तिला काय लावत नाही बे
हा हा.
फक्त जनावर, ते म्हशीला वैरण पाणी एवढंच ते पण वैरण आणून टाकलेली असत्या.
वयाच्या मानाने तर व्हायला पाहिजे ना,
हा, ते पण वैरण आणून टाकलेली असत्या. पाणी भरून ठेवलेलं असतय. अ
तेवढं करत्यात
हा तेवढ. काय लावत त्यांनी कच नसत. करतो म्हण त्या पण आम्हील लावत नाही.
हम् हम्!
मामी असल्यावर मग जाते दोघी जाण तोडायलाते.
हा हा..
मोठ मोठं पीस घातलाय दारात.
काय ते
मोठाच मोठा पीस घातलंय रानात.
काय घातलय?
दळना च फेस
हा -हा -साठहून होय
हा
हम्म -हम्म
तेच त्याला जरा कागद घालायचांय.
हा आता भिजते ना हे जे आपल
हम पावसाळ्यात,
त्यावर पाणी फक्त तापवत असशिला.
हा पाणीच कि तेवढं बंबाला खरं झाकून ठेवायला पाहिजे त रोजच्याला ते.
होय थोडं घ्यायचं झाकून ठेवायचं, आता काय इथून पुढं पावसाचा भरोसा नाही. आला -आला म्हणत येतोच
ह त्यामुळं-परत ते ह्याला हा ह बरं समोसा
हा
समोशाला तेल लागतय.
हा तेच कि, आता थंडीत समोसा ते जास्त
हा मग एकदा ऊन पडली कि - परत पाऊस लागल्या वर परत कशालाही होती.
हा जरा वडापाव त आणि करून ठेवायचं त्यावेळी खपते म गरम गरम.
बोललेल स्पष्ट ऐकायला येत नाही. हो! बाळ कुठे गेले.
बाळ झोपलंय तो पण जरा दमलाय सकाळी लव प तो गावास ना. ह होय उठला होता की येताना गाडीवर बसला परत आणि झोपला होता परत आणि नंतर. येऊन शाळेतन गेलो.
ह-ह
खर तरी पण झोप पूर्ण झाली नाही ना आठ पर्यंत झोपतोय रोज. आठ पर्यंत झोपते रोज झप पूर्ण झाले नाही पाजे.
हो-हो आता कस वाडत अंग आहे नाय ह वाडत अंगाय.
हा.
त्यामुळे धूप कमी खेळ जा.
जास्त हा जेवण कमी आता सकाळीतून थोडा भात खाल्य शाळेत अजून त्यावर. काही खालय नाही काय माहीत मगाशी आंबा खायला तर मला झोप लागली होती.
हा.
आंबा खणून आणि झोपला माझ्या हातावर येऊन.
तिथं खेळायला कोण आहे का.
खेळायला कोण नाही त्याच्यासाठीच येत तरी पण हायत त्याजी. खेणी खेळतोय त तसं काय नाही त्याला.
हा हा.
तेच असतो एक खेळणी भरपूर होती की सायकल. ती गाडी ह घोडाच नाही फक्त हा.
शाळेत न्यायचं पोरं असत.
होय होय शाळेत नाहीेतय की तेचं आता खालच्या शाळेत नाव आहे तिथं घालायचंय त्याला. अजून एक थोड्या दिवसाना ने तोय शाळेत त्याला.
रात्री बड्डे ला जेवण कायमचं.
बड्डेला गेलतो बघा पुरी केल त्यात नंतर बासुंदी केल त मसाले भात खलता पापड कुरुड्या.
हम्.
आणि. कुर्मा केलता.
ह मेनू मस्त खेलता की.
होय होय छान झालत.
हा. गिफ्ट काय नेहल्तो.
गिफ्ट काय नेलं नाही कसं ते स्टडी-स्टडी टेबल न्यायच होता.
हो.
नको म्हणली मावशी.
हो.
मग प काय काही नाहील तररी इकडे तिकडे येऊन जाते.
हा
त्यामुळे एक पाचशे रुपये हातात दिली तेवढं
हो हो
मग तेंनी पण बाबूला कपडे देन घेतली येताना
हा हा हम पहिल्यांदा गेलता वाटतं
होय पहिल्यांदा गेलं
हा एक मिनिट हा
आं
आणि काय मग?
काय नाही बघा.
हो हो निवांत
जेवलो, यायला दहा वाजलं.
हा हा
बेकरीत जरा